हा नमस्कार, तर आपला आत्ताचा विषय आहे अ सध्या पडणारा पाऊस
चालेल सर.
तर तुमच्या परिसरामध्ये, आता एक दोन दिवसामध्ये किती पाऊस पडला?
आमच्या परिसरामध्ये आता खूप सारा पाऊस पडला अ जवळपास चा अ चाळीस एम एमचा पाऊस पडला आमच्या इथे. अ म्हणजे अ इतका पाऊस पडला की अ आता की. आमच्या इथे अगदी पाण्याचा पुरा च आला होता. आणि अ पुरामुळे सगळ्यांचेच अ म्हणजे अ वांदे झाले होते जरा बरोबर नुकसान झालं होतं.
तुमच्याकडे जून महिन्यामध्ये पाऊस पडला का?
हो आमच्याकडे जून महिन्याच्या एंडिंगला पाऊस अ म्हणजे पावसाला सुरुवात झाली होती त्याच्यानंतर मग तो कंटिन्युस पाऊस चालू झाला.
अच्छा मग सरासरी तुमच्या परिसरामध्ये मागच्या वर्षी म्हणजे जून जुलै असं पावसाचं काय कसं वातावरण होतं किंवा जास्त पाऊस पडला कमी पाऊस पडला?
अ आमच्या इथे अ अ जून महिन्यामध्ये अ अगदी सुरुवातीला काहीच पाऊस नव्हता पडलेला म्हणजे सगळेजण खूप वाट बघ पाहत होते की अ की कधी एकदाचा पाऊस पडतोय पण काय पाऊस पडलाचच नाही. शेवटी मग तीस तारखेपासून म्हणजे तीस जून पासून जो पाऊस हळूहळू सुरुवात झाली त्याच्यानंतर मग आला जुलाई त्यामध्ये मग पावसानी एकदम पकड पकडली. आणि मग जो पावसाने सुरुवात केली ती अ ती चालू आहे आत्तापर्यंत.
तुमच्याकडे मग या पावसामुळं सध्या पेरणी वगैरे झालेली आहे का?
पाऊस अ हो हो हो आमच्या इथे आता अ इतका पाऊस पडतोय त्यामुळे अ आमच्या इथल्या शेतकर्या अ शेतकऱ्यांनी अ पेरणीस ला सुरुवात केलेली आहे.
तुमच्याकडे कोणती पिकं घेतली जातात?
आमच्याकडे प्रामुख्याने तांदूळ हे पीक घेतलं जातं.
तुम्ही म्हणजे कोकणातले आहात ना का?
हो हो हो आम्ही अ कोक कोकणातले आहोत अ जिल्हा रायगड मधनहर आमचे ते मोस्टली तरी अ पावसाळ्यामध्ये भाताचं पीक घेतात त्याच्यानंतर आंबा काजू या आणि हा असे. ह्यांचं सुद्धा पीक घेतलं जातं फळ्यांचं. तुमच्या इथे पावसाची काय परिस्थिती आहे सध्या? हॅलो. हॅलो. हॅलो.